हॅलो सर.
हॅलो काय म्हणतात? बोला ना.
हा आता कुठ आहे म्हंटला?
अहो काय नाही इकडं आलेलो आहे कटिंग करायला नाही का.
हा.
हम्म.
काय नाही आता काय करताय बघू नाही का.
नाही नाही कटिंगच करायला आलेलो आहे.
हा.
हम्म.
आपलं हेच म्हटलं ते आपली या तर टाकायची होती ओ हिकडं सर्विसिंगला हा ना उद्या याल का? आपली इकडं दाखयची आपलं हे नाही का मागचा रि-रिलायन्स पेट्रोल पंप हा. त्याच्या इथ टाकायची, जवळपास तिथं जायचंय ना उद्या. नेमकं कडं दुसरी गाडी नाही. नाही ना दुसरी गाडी नाहीये.
काय मग आ करताय, एक काम करा मग तुम्ही तिकड लावून द्या. ह मग मला कॉल करा नाही का, मग मी येईल तुम्हाला घ्यायला ओके? हॅलो. सर तुमचा आवाज कट होतोय, ओ सर. हॅलो सर रेंजमध्ये या बर का सर प्लीज. रेंजच्या बाहेर नका जाऊ तुम्ही. सर सर ओ सर. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. सर आवज येतोय? हॅलो. सर कॅन यू हअर मी? हॅलो. हॅलो. आवाज नाय येत आहे सर आवाज. हॅलो. तुला माझा आवज येतोय का? मेसेज करतो. हॅलो. अरे वेदांत तुझं नेटच ऑफ हाय.